माझाही एक कॉल वाया गेला.
सॉरी ते हे केलं का हे करत होत ते मुल दमबाव लागले.
होय आजार आहे होय?
होय गं ते उलटीून कराले झूप त्याला जर असं औषध घाला त्यामुळे ते
हा हा काय चाललंय?
काय म्हणतेस आणि मग?
काय नाही निवांत आम्ही पण. जेवण झाल?
जेवले की तू?
जेवले. पाऊस
पाऊस वातावरण झालय बग.
इकड पण झालय
आणि काय टाकला. तुमचा
आमचा पण टाकला.
हम् मग काय चालू आहेत. आणि शेतात काम.
काय नाही आता तरवा टाकलाय.
भुईमूग.
भुईमूग करायच आहे, पण नाही अजून टोकनायला तुम्ही.
नाही अजून तेच आता शेंगा आमच्या संपल्यात आणायच्यात अजून आता शेणा मुरगुडासन द हे शेंगदाण वि
विकत.
आणि ते म टोकनायच आता उद्या मंगळवार जाऊन घेऊन येतील.
हा हा.
मग काय म्हणतीयास आणि?
काय नाही निवांत. तच. तुमची काय चाल्यात? मग शेताकडली कामं.
शेताकडे काय नाही आ आमचं पण तरव टाकलं ते भुईमूग ते पेरला अस पेर ते आणायचंय काय नाही, आता ते रोपा व्हिस्तवर निवांतच घरातच. आता मुलांचा जातोय की कि मी शेताला तर रवायला हे, करा आपल्या जायचं लोकची माणसं घ्यायची ती फेडायची.
ह हाहा
ह ह तु जाईत नशील आजून शेताला बाळ लहान आहे नव्हे.
नाहीय नाही बाळ माझ लहान आहे.
तो किती महिन्याच आहे ग ते?
अकरा आता दहा तारखे बारा तारखेपासून बारावा लागणार.
मुलगा झालाय नव्ह? हम ह हाय काय बाळ बर मग मम्मी गेली परवा काल सोडून म मी केलेलो काल सोडूला बहिणी त्यां सग आलेल्या त्यांच्याकडे तिकडे - ते गेलेलो ते काल संध्याकाळी आ मग का सोडून आला तो? हम्म.
मग वटपौर्णिमेची तयारी कशी चाललीया?
काय आप कसली आता? आम्ही जुनी माणस साधीच सिम्पल हहह तुम्ही नवीन ओ तुम्ही नवीन आहेसा त्यामुळे जरा आता जोरात असणार. हहह.
एक मुलगा झाला. एक मुल झालं की झालं
मग तेच की जरा आमची आमचं आता झालं की जुन आम्ही आता. तेरा चौदा वर्ष झाली त्यामुळ जुनच की आता हहह.
आह हा
मग जोरात तयारी.
आमची काय आमची मी तुमच्यासारखी.
हहह साधी तुमची बला
होय, आम्ही आम्ही काय हे जे सिटी लेवल माणस नाहीत नाही.
ग्रामीण भागात अह होय, सिटी लेवलच्या बायका आपल्या कशा असत्या बघितलंच नव्ह? होय.
त्यांच ते त्यांच्या नादाला लागून काय कर तासा.
काय लाली बिली लावून आपल्या
होय. मग आवरल्या?
आवरून काय करायचं ते?
भांडी, आमचं काय?
का? कुठे गेली?
सासूबाई कुणीकडे गेली आता बाहेर.
हां. शेताला जाय नाही.
नाहीच आज जायला. त्या मम्मीला अधिक महिन्याचं त्यांच्या वाहन गीन निघाल्यात्या.
कोण?
सासूबाई हायत की.
त्यांच्या कुठलं गाव तिजं?
सरवडे.
हा.
तुम्ही नेलं नाहीसा?
नाही. ते कसं देणार? मम्मी आमची काय हे नाय सोड आणि दादा वारला नाही आता.
होय.
त्या त्यामुळं ते लगेच कसं ही करणार? दोन महिने झाल्यात गं आता. घ्याय पाहिजे होती सोड, पण लगेच चार पाच महिने जरी झालं असतं, तरी चालतच अस तं. आता दोन महिने झाल्यात, ते कसं वाट नाहीच काय. पुढल्या वर्षी घ्यायची, वर्ष झाल्यानंतर. दहा वर् श्राद्ध झालं की, घ्यायची गं चांगली साडी मम्मीला. तू तू दिलंस, तर तू जाईत नसशील ना? तुझ्या मम्मीकडं?
जातोय मी. आमचं येणं जाणं आधीपसनच हाय.
हाय व्हय?
होय होय. माझ्या लग्ना माझ्या लग्नाला, हुतीच की सगळी.
न वट्टी तेन दिलीस का?
की साडी दिली. वट्टी दिली हाय.
गेलतीस का तिकडं गावाला?
गे महाळुत, महाळुंगे.
गे होय.
हा माजगावात नंदुबाई.
नंदूबाई का? हा हा ते
व्हय त्या सख्या मानू.
हा हा, गेलतीस मम्मीकडं मग?
घेत तू हायत हाई जाततोय मी जाप तिथं मावशी हाय
कुठं
बारडवाडीत
कोणाच्यात
आनंदा बारड
हां हअ्ं आनंदा बारड चे कोन वैभव च वैभव कोन मावस भाऊ त्यो सख्खा मावस भाऊ!
सख्खा
म ती वैशाली ताई तुला मावशी लागतीय होय.
मावशी लागतीय.
हितच की आमच्या परड्यात पलीकडल्या गलीला.
हो तुमचं कुठं मग त्या जुन घर हू तिथं कुठं त्याचं तुमचं
तर आमचं जुन घर होतं ते तिथंच आहेय सोड, पण तिनी दुसऱ्या गलीला बंगला बांधला नाही.
होय त्यांचा मावशींचा जुना घर हुत
ते जुन घर त्यांच्या दोन नंबरला तीन नंबर एक घर मधी सोडून दुसरं घर.
मी होतो की तिथे सुट्टीला
येत होतीस नव तेच की जुना आमचं तवा पण तू सुट्टीला येत असेल तव जुनं घर होत, आमचं आता मावशींच्या आणि पण तुमच्या लय ते हे बांधल नाय बंगला लय वर्ष झाले माझ्या लग्नाचे लगीन झाले एक दोन वर्ष आणि बांधला
मग त्यांचा त्यांचा बंगला बांधाय बांधाय चालू होता तेव्हा मी तिथेच होतो.
अलतीस काय मग तेच्या पलीकडलं मध्ये एक घर आहे त्या कमल मामींचं आणि त्यांच्या पलीकडलं आमचं घर.
हा त्या बोळा बोळा आहेय त्यो
बोळ तो खालती राहिला इकडं वरती आमचं. सुतारांची तीन घरा माहिती ती समोरच ग
हा हा हा बाळाला दाखवले नाहीसा.
दाखवलं आता उलटीच औषध ते कसे हिच्यात न इन्फेक्शन झालय म्हणतात, पाण्यात न पाणी परवा जरा हिच आणलेल ग, संपलेलं पाणी घरातलं पाणी येत नाही चार चार पाच पाच दिवस हेला कालव्याचं पाणी गेलय त्यामुळं. आणि पाणी संपलं घरातलं टँकर आणला नदीचा भरून ते त्यात हे झालंय डॉक्टर म्हणल, मग ते आता दाखवून आणलं आणि औषध घातलीत आता.
हा हा किती मुलं?
का?
मुलं तुम्हाला किती?
मुलगी एक आता सातवी ला गेली, मुलगा आता सहा वर्षाचा वाळीतच घातलाय की कुसाळे सरांच्यात. इंग्लिश मडयम इंग्लिश मिडियम ला आता युकेजी ला एल केेजी झाली आता युकेजी ला. हम् तिथच घातलंय ती वाळवीला हाय हला अ नामदेव रावलं ग भुईटे हायस्कूल ला.
हा हा.
तिला सेम इंग्लिश घातली या.
हम्म हम्म.
ह् तुझा झोपलाय का काय मूल.
माझा झोपत नाही त्याला झोप नाय.
हय. घेऊन बसतीस काय मग सारखी, आज्जी पण पणजीकडे देत असशील आणि बस कामावर जाशील म.
होय सकाळी आठ ला उठला,. कि संध्याकाळी दहा ला डोळे झाकतोय.
होय. दिवसभर मग घेऊन च अस एका रात्र भर दमवत नसतेल ग.
रातभर नाही दमवत एकदा झा झोपला की दहा ला आठ ला च उठतोय.
दिवस आपला दिवस कसा पण जातोय पण रा बिगीतल, त्यामुळे दिवसभर झोपल्याल बरं बाळ रातभर काय आपण निवांत झोपाय आपल्याला तरी. निव दिवसभर कस इकडं तिकडं. ईथ तिथ बसून आपला दीवस जातोय.
होय.
होय कुठे गेला खेळा लागलाय म.
खेळाय लागलाय भाची आली आता. नाही भाच्या आहेत दोन.
आल्याता व्हय?
आल्याता नाही हळदीच्या.
हळदीच्या
दया दिदीच्या.
हा, पिलीला स्लीपा. स्लिप्पा? हं कसल्या स्लीप्पा? दिदीला माहितीए असल्या हे स्लॅक्स असल्या. थांबा सांगते हम्म. दयाचा दयाची पोरं दया आलती का म?
नाही दिदी यायला नाही दिदींचं काम चालूये त्यामुळे त्या यायला नाहीता.
हं त्या हळदी तिथं तिने घर बांधलं व्हय ग? त तिझं तर अ हे झालं त माझी मैत्रीण पण हळदीचीच आहे तिझं लग्न झालंत तव्हा त्या दयाच्या घरात मी गेलतो तव्हा पासून काय न्हाय बाई तिकडे जाया
त्यांचं जुनं घर खाली होतं
आता कुठं बांधलंय म तिनं?
ला बांधलंय बंगला.
पोरं म पोरं मोठ्ठी झालीत काय?
झाल्यात कि एक सातवी ला एक आत्ता हं थोरली पोरगी सातवीला.
किती वेळ दोन तीन महिन्याचा का किती असा पोरगीच्या तिच्या पोरगीच्यात आणि माझ्या पोरगीच्या मध्ये फरक आहे त
हां - हां दया थोरली सात तविला हाय धाकटी तिसरीला हाय आणि मुलगा दुसरीला असं.
ती नुस तिला याय घावत नसल कामात
नाही त्यांची काम चालूयत आणि तेनि किरा मालचं दुकान टाकलंय.
म तिथे तर दुकानात ती बसत असंल.
नाय - नाय दि-दिर हायत - दीर हायत दिदी आलती की परवा दिवशी त्यांच्या मम्मीला वहान घेऊन मम्मीला साडी मला साडी बहिणीसनी साडी होय दो तिघींनी बी घेत ल्या मम्मीला साडी मला साडी
हा - हा तिघी नंदा हं तिघी जणी ना साताका दया आणि कोण?
साऊ
ती कुठंय?
माजगावात.
हं - हं ती पण हीत पळून गेली ना ग?
नाई.
अलग लावून दिलं सगळ?
होय साऊ आहे ती सख्खी नंणंद सख्खी मामी
झाली व्हय म्हणजे तुझ्या भा आ मामा संग
ह मामा संघ खरं ते लग्न आध झाले माझं नंतर झालं माझं लव्ह मॅरेज
ह बर ह ह ह फक्त
बाळ झोपलय
हा खेळायला लागलेत दोन्ही ब पोरगे नंदुबाई आमच्या आल्याता त्यांचा मुलगा त्या मुलगी सगळे खेळायला लागल्या.
बरं
ते काळ दिदी ते हे आणले ते अस सासूबाईला साडी ती जरा अशी कलर वेगळा लागलाय त्यामुळे ते बदलाय चालयात सरवड्याला आता तिकड निघाल्यात तिघ जण
ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग.
ठेव ठेव झालं दहा मिनटं मला जरा ना कर तो तुला काय
हा
ह ठेव